हॅलो?
हॅलो?
हॅलो?
हा, आवाज येतोय का?
येतोय की.
तयारी कशी चालुयेत?
तयारी निवांत चालुये. हाय जरा धावपळ हाय, पण चालू हाय.
हा. किती वर्ष झालं होते तुझा भाऊ? पहिल्या वर्षाचा वाढदिवस आहे ना?
होय.
मग बाकी झाली, हॉलबिल ठरला?
हम्, मरदा काय नाही तयारी, मला सगळे काम लावायल्यात, वै- ताग आलाय स कामाला हे जरा तर काय झालंय कनी - मला काम, मला फो- मला सांगत्यात आणि कशी गोड बोलत्यात नुसती- ती मर्दा मारताना तनू हाक मारत्यात आणि इतर वेळेला तन्या म्हणून हाक-
हा, हा.
इकडे ते आणि खमपूर ते बोल होय तगा नामता खराब नाही.
काय मदत पायजे असली तर फोन केला रे तुला, ‌काय मदत असली तर सांग मला.
हे आता मदत काय हाय, कार्यक्रमला यायचं एवढच.
ते काय येणारच ओ आम्ही, विषय काय त्याचा.
हम्म.
बरं म बाकीचं काय, काय झालं सामान, आणन जेवणाच तेन?
झालंय? सामान जेवणाच तरी, आत्ता ना मला पाठवले बाजारला - चिट्टी माझ्याकडच हातात दिल्या.
हम्म, हम्म, जायच असल तर सांग येऊया. तेच उद्या जायच असल सांगतो, सकाळी.
जा, जा सकाळी फोन करतो तुला, शण्या मला वाटल न्हवत एवढ पदार्थ करतील.
हम्म हम् म
चांगले हाय आता खाऊन गेले कुरमा, पुरी राईस, कटलेट आणि हे आम्रखंड आहे आणि लास्टला डिझर्टला श्रीखंड आहे श्रीखंड म्हणतो आईस्क्रिम हाय
बर हा हा जरा आवाज आवाज जरा खडबर रा तुझा
आत्ता
हा ठीक आहे ह आणि काय मग डान्स बीस बसिवलास काय नाहीस भावाच्या लग्नाला?
हम्
अं लग्नाला न्हवं वाढदिवसाला
डान्स डोकं डोकं
मला म्हणली डान्स कर तू पण म्हणून भाग मला म्हणालतीत तू पण घे नाही बा म्हंटलं हात जोडलेत मी नको तुम्ही डान्स करा मी बघत बसतो एन्जॉयमेंट करा तुम्ही वाटलस चार कामं जास्त करतो पण नाचाय एवढ सांगू नको.
डान्स नको माझं पण तेच असतय बाबा डान्स तेेवढं नको दहा कामं एक्सट्रा करतो डान्स तेवढा नको
तेच रे तेच म्हणलं मी म्हण असं का करालाय म्हणालता बारक्या आपल्या भावाला म्हणालय हे एवढं कर ते ते तेवढं कां नाही सगळे असणार. आणि तु अस का बोलायलाईस मला म्हणाला तू रुडली का बोलालाईस कामाला हे करताय म्हण. अस शहाण्या तसं बोलल्यावर चार काम लाव खरं डान्स नको असं. त्यांना वाटालंय मी रागानं बोलालोय जास्त काम लावलेत म्हणून. तेव्हा आणि माझ्यावर ताव काढला काय काम लावायची नाहीत का तुला?
हा.
म सांगत नाही परत असं तस. कहर कहर बसवला कहर माझ्या अंगावर
अ हे घातलंयस तू हेडफोन घातलायस. हेडफोन घात हा म्हणजे जरा आवाज हे व्हायलता म्हणून म्हटलो रे. ए गाडी पाहिजेल हाय बर बर हा काय आणि मग ड्रेस तेन प काय
हम् ड्रेस होय मला म्हनालतीत कुर्ता घाल म्हणून.
कुडता काय हे करणार आहेस म्हणजे जॅकेट बिकेट.
का जॅकेट ते वरचे असतय बघ ते जे हेज्या टाईप रे. मोदी टाईप असतय माहितीय काय ते? वरती कोट असतोय त्याच्यावर आत कुर्ता
तेन तस मी म्हण नको माझं मी मा माझी माझे कपडे घालतो म्हणल मी हाय अस रेग्युलर.
बर ठीक आहे काय विषय नाही. हा हा काय सकाळच हाय का संध्याकाळी ठेवलंय.
मग सकाळचा आहे कार्यक्रम.
ते कती हॉल वड पटलं तिथं.
हम्म.
हॉल भाडं किती पडलं? आर थांब.
हॉलचं भाडं तरी माझ्या मते एका त्यांनी ह्याच्यावर खेळ घेतल्या शान, आर, म्हणजे आम्ही एक दिवस म्हणाल तिथे आम्ही अर्धा दिवस घेतला. म्हणजे जे हा निम्मा दिवस घेतला म्हणजे आम्ही दुपारी तीन, तीन नाही बारा ते सहा घेतला.
बर
मग त्याचाच तीस पस्तीस पडल्या वाटतं, तीस पस्तीस झालेला वाटतं डेटलच. आणि जरा सांग हाय रे म्हणजे असं इथं नाही हॉल आपला बा रेग्युलर कसा असते बाहेर तसा ना खालती हॉट म्हणजे एक रेसॉर्ट मध्ये आहे
ह बर ठीक आहे काही विषय नाही केक ठरवलस.
ठरवल आहे की.
हो केसला, त्याला का आवडते?
त्याला, त्याला काय आवडेल तू सांग? बटरस्कॉच हाय, आलो आलो, हा
कार्टून मध्येच कुठला तरी फ्लेवर करावा पाहिजे.
होय, त्यात म्हणजे एवढं एवढं नाही रे हे करत कार्टून बघत नाही एवढं जास्त. त्याला अजून, एवढे हे नाही. हा त्याला हे आवडते बघ, जास्तीत जास्त बॉल. बॉल आणि प्राणी असे आवडते बग. बघणार नाही तर मी त्या दो -दोघांचा कॉम्पो करणार.
हम् चांगला आहे त स पण काही विषय नाही.
असे, तू बघेला असेल तीथे?
हा.
केक वर, ह म्हणजे
अ प
प्राणी खेळतेले रे, कार्टून मध्ये तस
सवच आण मालीस
माझ्या मते एक सहा आठ किलो झाात ना
मग ते सगळं स्वत कराव लागत, कि इव्हेंट वाल्याला दिला?
त्यांना कराय दिला होता. ती करणार आणि फक्त आम्हाला सेटअप पण कराव लागणार, पोच म्हणजे हॉलवर पोचल्यावर.
हम्, ह हा रेगडी कुता
हम्म.
ते कायतरी तुम्ही एकदा म्हणजे बजेट सांगला तर समज तुमचं बजेट आहे पाच ते सहा लाख मग ते काय करत्यात जागा त्यांची. तिथन घरापासन जागेपर्यंत जायचं त्यानंतर. सगळं जेवणाचं तुम्ही सांगाल ते मेनू.
हा!
परत तुम्ही सांगाल तसा केक, सगळ ती सांभाळणार नुसतं तुम्ही जायच आवरून.
हां हां!
आपला मित्रच आहे.
हूं!
तर त राव सांगून ठेवू या कॉप
आता आमी बुकतेन केले आता परीक्षा य बघाया पाहिजे.
तेस पुढच्याही कुठला हा. तेच काय आता. लवकरच, लवकरच तुमचं लग्न पण होइलंच की ते हीं सांगा.
हूं बोललास लग्नापासुन चार हात लांम बाबा.
कारे!
नको कुटं वय झंजटउटट नाय करत बसत ते. डोक्याला ताप आहे तेतर गोष्ट.
अरे एवढ्या चांगल्या पोरग्याला, एक पोरगी मिळणार नाही असं होणार नाही रे.
हा तू माहितीय मला. कशावरूनं टोंंमना मारालास तू, टोंट मारालायस तू मला कळाले ते मला सोड.
असं नाही सर, एवढं काय विषय नाही.
एवढा काही विषय नाही ना मी बा तिथन त्यापासून चार हात लांब र निघालेय
हा हा बरं मग त्या दिवशी ते का तुमचं हे काय करणार सां खर. तुमच्याकडे ते कुत्र आहे ते कुठ ठेवणायसा.
ते काय तेला पण घेऊन जाणारच की.
तेला हॉल व जाणार स काय.
होय होय चालतेय, हॉल वरतीच आहे रे हे ब कसांय माहितआहे. खालती पर्स्ट फ्लोर अन प्लस फर्स्ट फ्लोर आहे रिसॉर्ट आहे.
सेकंड फ्लोअर ला, पण कायतरी रिसॉर्ट टाईपच आहे.
हां!
पण रिसॉर्ट म्हणजे कस आहे माहितीय जे आता वरती समज जे हॉलला असतील.
हूं!
म्हणजे कार्यक्रम तेनं त्यांच्यासाठी खालती जेवणाला आहे तस आहे.
बरं मग काय शान घेऊन गे मांजर आहे का तुमच्याकडं?
नाही.
ते का आवडत नाहीत.
आवडते आहेत पण मांजर राहिल नाही आमच्या तीन मांजर आधीच मेलेत.
हूं हूं काय तुम तुमच्या कुत्र्याला झालं तर दे मला एक.
देऊ की देतोे देतो ते जर्मन शेफर्ड आहे बघ.
चालतेय काय काय करावं लागते खरं त्याला.
काय नाही त्याच जरा म्हणजे विव त्याला नं फक्त एवढंच की. अ तेचे केस असत्यात कीन जास्त पडत्यात रे जरा. तिला म्हणजे तर दोन तीन तीन दिवसान ब्रश माराव लागते. आणि ते मारून घेते असं हे करत नाही. शांत उभा राहते आणि मारून घेते ब्रेश परत. ते जर ते शॅम्पू हां
आलतं तुमच्यात त्या तू तर स्वर
हां
आणि मला माहित ना हाय तुमच्यात आणि मला बसा म्हणली की आत आणि आत आल्यावर हॉला गेंडाय. अगावरच माझ्या तरी चावला नाही वास घ्यायला आलता पण नशिब शान्या.
नाही अरे ते फ्रेंड आहे घरात जर समज कोणतरी अस आमच्या संग मम्मी मे बीम्मी असली आणि तु मग आ या या बसा म्हणली. आणि दोन चार ब म्हणजे असं दोन आस बोलली. बोलायला आली तर ते काय करत नाही आता. अनोळखी कोणतरी असलं की नाही कोणतरी असा समज आपण अ अ बाहेर माणसं येत ते काय जी विकणारी ति काय काय विकत असेल ती ती जर समज अस दारात येऊन उभारली तर भुकते
हा हां नाही शान्या दोन मिनिटं
मला तेच समजत नाही त त्याला लगेच शंका येते म्हणून मी ठेवून म्हण ठेवून घ्या म्हणून चांगलाय म्हणून कारण की ते पहिले सुरुवातीला आलता का नाही. सुरुवातीला जेव्हा आणलेला त्याला ते ले घरी करायचं हाक मारली की लगेच यायचं. घरातल्यांनी कोण पण असून कुठं पण असून दे हाक मारले की लगेच यायचं. परत त्याला ह्याना माझ काय झालत माहितीय मी होती रे माझी
बर
आणि शर्ट बुट शाह्याने आणि मी माझाही कुठे गेलता तर काय समजा ना मी कुठे ठेवलेला म्हणजे रागाच्या भरात, टाकलेला नव, कुठ कोपऱ्यात. हारलेली म्हणून मॅचेस, आणि एक ठेवला, आणि एक सापडला, आणि मॅच होति शहान्या अर्जंट घावलाच नाही मला. मग ते ते आलं, वास घेटला तेन, ना म बसलो रे ऐका जाग्याला, डोक फिरल. डोक्याला जा ते आल, त्यान वास घेतला बघ.
आणि हुड, तन कुठन हुडकून आणलाय त्याल त्याच त्यालाच माहित नाही. मला पण माहिती नाही, त्यान कुठ मी कुठे ठाकलेला.
तेच, एनर्जी आणि वासाच्या बाबतीत त्यांचा विषय नाही भाई.
माझ्या मते की नाही त्याला एक सहा महिने आणून झाले असते लोक आणि तेवढं त्यांना ते एवढं काम केलं.
हम्म हम्म चांगलाच शिक आहे ना त्यामुळेच ते वापर
कोणाला तरी
हां,
नको म्हनलो मी, त्या कारणामुळच, अस नाही म्हणलो.
त्या मुळच ते त्यांना ट्रेन केल जात रे.
आणि, त्याला कसय सवय पण झालती रे. माझी, मला म्हणजे असं मी असं रूंम मध्यें जाऊंन बसल्यांत सांगा नां माझ्या जवळं यायं आणि शाळेला बसायचं.
हां हां हां बरं. बरं चालतंय मलां कायं पायजे असली मंदत तरं सांग मलां बुलवाल्यांत ठेवतोय.
बरं बरं उद्यां फोन करतो मी तुम्हांला.
ठीक आहे कायंतरी यांयचे फोन करं मलां हां.
हां चलं ठेवू कायं
हां